हा
हां बोला
ह
कसं टाइमिंग झालं की कॉल पण आपोआप कट होतो ना मध्येच.
हा आपल्याला काही बोलायला लागलं एकदा चालू केलं की आपल्याला कधी कधी लक्षात पण राहत- नाही आणि सारखं बघाव लागतं रे टायमिंग बघा टायमिंग बघा.
हां नाही ते आता कसं होतंय टायमिंग झा झालं का नाही की मेसेज येतोय म्हणजे असं- आवाज येतोय मोबाईलचा की टायमिंग झालंय म्हणून,
हम्म असं बाकी तिकडे मग सासरी वगैरे फक्त मी दोघं मग बाकीचे घरचे वगैरे-
अ आहेत ना मला सासरे नाही सासरे वारलेत अं - सासुबाई आयेत आणि मोठे दीर आहेत त्यां- वाईफ आणि त्यांचा मुलगा मग सासूबाईंना म्हटलेल ना, या म्हणते गावाकडेच असतात, त्यांना काही काम पण नसतं सासूबाईना घरीच असतं, त्यांना बोलावल हेनी पण त्या म्हणाल्या की, की मी काही जास्त दिवस येणार नाही, आली तर दोन तीन दिवस येईन. मग ते म्हंटलं अ दोन तीन दिवस येण्यापेक्षा येऊच नको.
मग काय तर
यायचं असले तर सगळं करायचं ते मी तिला काय करून देणार नाही.
ह मग काही तर कारण या वेळेला आपल्याला जरा असते गरज. माणसांची म्हणलंण तसं
मग तेच ना आणि ते आले की काय करतात की मग स्वयंपाक मला करायला लाग तो मग एका माणस दोन माणसाचा स्वयंपाक करायच म्हटलं तरी मला नाही सांगितले डॉ डॉक्टरांनी मग मी तीघ एका जरी वाढल तरी,
थोडस त्रास होता हो हो हो कारण आपल्याला कस, जास्त म्हणजे काहीे वेळेला असं उभं वैगेरे राहायचं नाही म्हणजे बेड रेस
नाही हो पूर्ण बेडरेस्ट आहे मला सांगितलंय उठूच नको म्हणून. अ ते कस झालं ब्लडिंग झालेलं ना त्यामुळ.
अरे बाप रे हा हा.
मग ते टाका द्यायला लावलेला पण कस सववा महिना लागलेला मला तोवर मग सहाव्या महिन्यात टाका देता येत नाही.
अरे बा-
त्यामूळ मॅडम म्हटल्या की काळजीच घे.
हो ते पण आहे. कारण मला वाटतंय आपलं, पलेसंट काहीतरी खालच्या बाजूला असेल ना, की ब्लिडिंग वगैरे होऊ शकतं कारण डॉक्टरांनी सांगितलं तर मला पण काहीतरी, अरे बाप हम्म हम्म..
मग कधीही डिलिव्ही होऊ शकते, मग आता जर झाली तर चांगलं नसतं म्हणतात ना सगळे.
नाही नाही प्री मॅचर वे बी नकोच कारण खूप मग कॉम्प्लिकेशन्, अजून जात येतात मग त्याला पुन्हा पेटीत ठेवा.
हा एक दिवस दवाखान्यात जायला आपल्याला नको होतं जेव्हा नऊ महिन्या कंप्लीट होऊ स्तोवर तिथ दवाखान्यात राहायचं म्हणजे अवघड आहे म्हटलं मी नाही राहणार म्हंटलं.
नाही नाही आणि कसं होत माहित का आपल्याला पण त्रास आहे आणि त्या बाळाला पण आहे मग. कारण त्याला माझ्या मैत्रिणीच झालं आठव्या महिन्यातच तिचं काहीतरी तर, तिच जवळजवळ बाळ वीस दिवस पेटीमध्ये होत, आणि दोघं वेगवेगळा हॉस हॉस्पिटलमध्ये होत.
होय.
हा मग त्याच्यामुळे काय होतं माहित का ती घरी आली कारण तिचं पण नॉर्मल झालेलं, पण ते लवकर झाल्यामुळ, ती एक वेळेला घरात घरी आली पण ते बाळा अजून आलं नव्हतं म्हणजे जवळजवळ त्याला वीस दिवस मग त्या बाळाचा दवा खाना एक जण वेगं करताय इकडे, तिच्यासाठी दोन तीन दिवस सह हॉस्पिटल मध्ये वेगळ राहातात आणि पण बाळाची, पण अवस्था मी बघितली ना, पण आता छान आहे. हा आता एकदम व्यवस्थित आहे तो, आता झालाय तीन एक तीन एक वर्षाचा झालाय तो मुलगा. पण आता व्यवथित आहे, पण त्या वेळेला त्याची जी कंडिशन हो भयंकर खराब होती आणि मग ते कसं होत मग आपणचपेक्षा काळजी घेतलेली किती म्हणजे,
बरी असते ना हे कळतं त्यावेेळेला,
हो आणि तिथं कसं होतय ओ आम्ही दोघंच असतो ना. मग करायला मलाच लागतंय सगळं का तर मी बाकीच, त्यांनी केलं तरी स्वयंपाक करता येत नाहीना. आणि करून बाहेरून आणून आणून किती आणायचं मसच म्हण.
नाही नाही थोडंफार हे का. नाही पण आता नाहीच असं कुठे प्रेमाणे आपण जे घरात करतो ना. त्या लोकांना कसं बाहेर पैसा कमवायचा आहे त्यामुळे ते बनवतात कशाही. ह्याच्या बनवतात आपण कसं आपल्या माणसाना बनवतो. त्यामुळे आपण थोडं आपलं प्रेम असतच म्हणा त्याच्यामध्ये. आणि बाकीच्या सगळ्याच गोष्टी आपण व्यवस्थित असतो आपलं म्हणजे स्वच्छता असते.
आणि ते. दिवस गेल्याून मी मा कंटिन्यू माझ्या हात खात होते मग म. जीव जायच ब झालं मग मी म्हटीात. ते घरी मला त्याशिवाय जमणारच नाही म्हटलं. मग आता इकड आले पण आता कस विषयत. तो दवाखान्या जायच म्हटलं की आमच गाव लांब पडतंय ना. एक दोन तास लागतात हो. मग त्यामुळे जास्त दिवस पण मग इकड राहता येत नाही. कि बाबा पंधरा दिवसाला दहा दिवसाला बोलवतात ना आता सातवा संपत आला बघा.
ओके सातवा संपत आलाय ना म्हण जवळजवळ एक नव्वा जसं लागेल ना. म्हटलंस कसं पुन इकडे येऊन राहिय. चालेल मग त्याळेला थोडं मम्मीला वगैरे म्हणायचं थोड्या दिवसांसाठी.
अम्म मीला ये लाव आमचे म्हणजे गुरु वगैरे आहेत ना. त्या म मग ते बघणार कोण नाही नाही पप्पा नाहीत माझे.
आणि बहीण एकच आहे.
अ दोन आहे त्या मोठ्या माझ्या बहिणी मोठी बहीण आहे ति दोन मुली य्या आणि ति पण सासूबाई आजारी असतात आणि दुसरी जी बहीण ती ग्रामपंचायतीत काम आलाय. ग्रामपंचायती सुट्टी भेटत नाही ना लई दिवस
नाही नाही कस म्हणजे.
लागल्या.
हा कारण आता.
आपल्याला प प्रॉलेम येतो ना.
हम्म कारण कस आहे दोन एक दिन दोन तास वगैरे काय लागतात पण गाईन वळेला गाडी. पाहिजे किंवा क त्रास कधी कोणाला कसा होईल सांगू शकत. का ना काही जणची ऑर्डर बेक होतात. काही जणांचा कळ चालू होतात किंवा मग काही जणांना.
जरी इ तर राहिलं तरी समजा अ अचानक दुख. काय वगैरे लागलं तर दवाखान्यास जाता येतेका?
आणि कसं म्हणजे माणस, माणूस म्हणून पाहिजे ना घरातून बाई दोघे हे दोघ पण कमवता. लेडीज पडत ना. मग आपल्या कस पटकन कोणाला तरी बोलवलंय आणि प. पण गेले आणि कसं आपल्याला वेळ काळ पण माहिती नसतो ना
हो आणि दिवसभर आई पण नसते ना घरी
हामता हम्म त्यामुळेच मग कसं होतय पण आधी शेजार शेजारी असतील ना का नाही ह्यांच्या मुळे
ना म्हणजे आहेत सगळी शेतातच जातात. दिवसभर कोण नसतं इथं अ दोन, तीन घर आहेत फक्त.
अरे बापरे रे नाही म्हणजे असं कोणाची गाडी आहे बाबा त्यांना आधी सांगून ठेवायचं की.
हो तस आहे ना माझी बहीण म्हणजे गावातच दिली ना दोन नंबरची. ती इथच जाते कामाला मग तिला फोन केला की ति लागेच येऊ शकते.
हा, हा मग ते ठीक आहे कारण आपल्याला कसं ऐन वेळेल काही वाटलं ना कि लगेचच आहे आणि काही जरी नॉर्मल जरी काही त्रास वाटत असेल की नाही लगेचच एक वेळेला दवाखान्यात गेलेलं बर.
बरं असते आता तेच ना सकाळच्या ना आता पोटा दुखतय माझ्या
हम्म, हम्म.
कशा दुखते समजतच नाही पण मला एका ऊशीवर झोपताच येत नाही.
कारण हे.
पोटात दुखायचं कारण हे पण असू शकतं की बाळ जेव्हा आपल्या पलटी मारत म्हणेना पाठ वगैरे फिरतं ना ते आतमध्ये तर पलटी वगैरे मारलं ना बार बाळ की पोटात दुखत मला एकदा झालं होतं तसं आठवा महिन्याच्या आ वेळेला म्हणजे जवळ, जवळ साडे आठ वगैरे झाले होते आणि अचानकच माझं फोटात दुखाला लागलं आणि तसं तर पुढचं अजून एक महिना होता मला. पण अचानक रात्री एक ते दोन अडीच वाजले होते.
आणि त्या वेळेला दुखत असल्यावर ती ऐन वेळे म्हणजेसं सगळ्यांना माहितच होतं मी तिथे आहे वगैरे मला लगेचच शेजारच्या मुलाला सांगितलंच होतं आधीच लगे काका हे ते सगळे पळत आले आणि मग आम्ही गेलो होतो. पण मग ते डॉक्टरांच असंच म्हणतं काही नाही काही टेन्शन घेण्या सारखं नाहीये बाळ जेव्हा पलटी मारतो ना पाठ वगैरे करून झुकत तेव्हा मग त्यावेळेला ते आपलं पोटात दुखत तेवढ्या, तेवढ्या वेळासाठी किंवा काय.
हा. मग मी पण तेच म्हणलं पण माझ कसं रात्रीपसून थोडं, थोडं दुखतंय ना काही भरपूर दुखत होत. मग काय करु? काय करू आणि म्हणजे इथून कस सांगितलं की पुढच्याला पण टेन्शन येतना किंवा तिच पोटा दुखतय तिथ.
तर हम्म ते पण आहे. मिस्टर घरी येऊन, जाऊन असतील ना त्यांना सुट्टी कधी आहे?
अ त्यांना गुरुवारीचीच सुट्टी असते पण ते येऊन गेलेले आता बुधवारी मग सारखं, सारखं आहे ना पण बाईक वरून पावसाचं बरोबर नाही ना. आता पाऊस वातावरण कसय बघताय ना तुम्ही?
तिकडे तुमच्या इथ पाऊस कसा आहे आता इथे कसं आमच्या तर शनिवार पासुन चालू झालाय तथे पण कंटिन्यू चालू आहे. तथे पण कंटिन्यू चालू झालाय आणि दोन मिनट थांबल्यासारखं वाटतो. नाही, नाही इथे आहेच खूप जोरात.
उघडलंय पण हा वारं भरपूर आहे त्यामुळे पाऊस काहीही ना झाला. वाऱ्या मुळ पुढं जात सरकतोय पाऊस.
हम्म इथे आहे कंटिन्यू तररी चालू आहे हम्म.
बाईक वरून यायचं म्हटलं तरी आ रस्त्याने यायची सोय राहिल्या का पहिल्यागत राहिलच नाही. हम् त्यामूळ नाईत म मी जास्त स्त इयऊनच देत नाई, आता म्हंटलं डायरेक्ट न्यायलाच या म्हणजे चेकअप होईल. हे कस तरी काय आठवा संपला की, एवढं नसतंय म्हंटले सगळे.
ते आहेच, कारण एक आठवा वगैरे संपला ना तेच आपली डेट दिली असेल ना, आता कुठली आहे तर कळतं आपल्याला त्याच्या
हा मला कशी नवव्या महिन्यातलीच दिलीय ना म्हणजे मॅडम म्हणतात की नववा महिना घ्यायचीच नाही, मग नव्या महिन्यातलीच तारीख दिलीया.
ह हा हा. म्हणजे आता स सप्टेंबर पर्यंत गणपतीच असेल म्हणजे
हो गणपतीतच, एक तर गोकुळाष्टमी तरी, नाही तर गण पती तरी म्हटलं चांगलाच मुहूर्त हाय.
क्ष हा लक्ष्यात राहण्या सारखं पण आहे आणि दिवस पण चांगले आहेत त्या.
माझी जन्म तारीक पण तेच हाय.
कुठली सप्टेंबर मध्ये?
सप्टेंबर मधले. आणि तेच तारीख मला पण दिलेय, जन्म तारीख माझी ती माझी तारीख एकच झालेत.
त्याच दिवशी झालं तर, मग काही नाही स्वतःचाच बर्थडे गिप्ट, स्वतः स्वतःला दिल्यासारखं होईल.
पण त्रास होईल
त्रास तर होईल, पण पुढच्या वर्षीच चांगलं हाय ना. एकच केक आणायचा दोघांचं सेलिब्रेशन एकाच दिवशी, कस त्याचा कोण असेल त्याचा फस्ट बड्डे तुझा अ त्या्वेलाच वाढदिवस
तेवीसवा
दोघजन दोघांच सेम.
अ हो. तसं असं म्हणजे भारी वाटतं, पण असं वाटत एक मन म्हण त की, हा बाबा मुलगी झाली तर ठीक, मुलगा झाला तर काय होईल. मुलगा नको वाटतोय.
मुलाच आपल्याला ह्याच्यासाठी कधी कधी वाटत की कपड्यांचं अस तर त्यांचच आवर ता येत नाही जास्त करून वगैरे, मुलींचे कसं लाड करता येतात भर पुर काय काय गोष्टी त्यांच्यासाठी घेता येतात. कपडे चप्पल, मॅचिंग मॅचिंग गोष्टी, पिना आहे ते आणि त्यांचा मेकअप
आपलं टायमिंग झालंय.
हा हा ठीक ये
हा करा तुम्ही.
हा हा.